हॅलो.
हॅलो हॅलो आवरल काय म्हटलं.
होय चालायला.
हा हा आमचं पण चालायला पाणी येतय सकाळ.
आदिती ऐ आदिती. हॅलो.
हा बोला की.
हा काय म्हणतीस स्वयंपाक तयार झाला असल.
स्वयंपाक थोडा झालाय थोडा करायचाय.
हां
आता पाणी थोड्या वेळने येतंय, तुमच्याकडे कधी पाणी येते?
आमच सकाळच येते पाणी सहा वाजता.
होय दररोज.
रोज सकाळच? होय.
हा हा आमच्याकडे पण दररोज येतं. ते आता जरा उन्हामुळे जर पाणी कमी पडले एक, दिवस अडाणी येते सकाळी आठ दिवस संध्याकाळी आठ दिवस.
हो काय तिथ, गावाला नदी जवळ नाही आहे का?
नाही नदी आमच्या, डोंगरात डोंगराच पाणी असते.
हा खरंच कुठे आहे. अग तिथं खाली, हॅलो.
मुलांची खरेदी तेण झाली?
होय थोडी केल्या, थोडी राहिल्या, ते काय झालं. मुलगा गेलाय ना पुण्याला. परीक्षा आहे त्याच्या अभकसची, रात्री गेलाय पहाटे अभाकस.
हा - हा.
हा- हा- हा. अ कोणत्या शाळेत आहे तो? तिथं जयसिंगपूरमध्ये? हायस्कूल आहे जेली हायस्कूल एक होतं बघा तिथं.
नाही- नाही. आमच्या गावातच आहे बाहेर नाही घातला हायस्कूल मध्ये जातोय हाज मी क्लासेस लावले होते आल्या अबकॉस चे.
ना तुमच्या गावातच एक झेले स्कूल होतं ना झेले?
नाही. आमच्या गावात नाही ते जयसिंगपूर ला आहे.
जयसिंगपूरला आहे का तुमचं गाव दुसरं का?
हा.
हा -हा.
जवळपास आहे जवळपासच आहे ते.
हा -हा.
पण गावाच्या बाहेर दुसऱ्या गावात असतील? जरा जाण येण्याच जर अवघड होते ना. मग पहाटे गेलाय तीन वाजता.
होय काय आणि कोण त्याच्यासोबत मुलं असतील शाळेतली?
होय मुलं आहेत त्या टीचर आहेत शिकवणाऱ्या.
हा - हा इंग्लिश मीडियमला का काय नान हायस्कूल?
हायस्कूललाच आहे परीक्षा असते स्ट मधून.
हा -हा.
काय मग.
स्वयंपाक आता करणार हव?
तुम्हाला माहित आहे का अबकस क्लास काय असते?
नाही.
मग मी तुम्हाला माहिती सांगू तुम्ही लावणार आहे का?
ह लावतो की सांगा.
गणिताचा क्लास असतो तो म्हणजे अस त्यां ते शी शिकवाची एक वेगळी पद्धत असते. त्याच्यामुळे मुलांची बुद्धी तल्लक होत्या शार्प. होत एकदम आणि बोटावरती असं काय मिनटात गणित सोडतात. तो कोर्स लावल्यावर.
मुलं स्मार्ट होतात कॉन्फिडन्स वाढतोय. आणि बाहेर- बाहेर मोठ्या- मोठ्या परीक्षा होतात. बाहेरची आपण परीक्षा देतलो ना मोठे झाल्यावर त्याची सवय आता बसूनच लागते अनुभव येतात होय.
जेवढे लहान असेल, पहिली दुसरीचे मुलं ते तर पटकन शिकतात. मग तिकडं असं काही नाही येतंय का माहिती?
तिकडं कस आमचा खेडवळ भाग आहे हो. त्याच्यामुळे एवढं काही नाहीय आमच्या इकडं.
हा.
इकड काय नाही मुलं मी पण आता पाचवीला दुसरीला गेलाचय. काल जायच म्हणत होते बाहेर पण कसय. तुझा स्टेजची जरा म्हणजे कंडिशन म्हणजे एकदमच साधा आहे नाय. दुसरा बाल हा नाही. तो जरा वांड हाय. मग बाहेर जाणं पण जरा पण त्या जरा त्यातल्या, त्यात जरा वाट पाहिजे की होय का नाही. त्याच जर मार खाल्ला की, रडतोय तिथं तसं तिथं! बाहेरला शाळेत तसं चालत नाही.
बरं बर शांत आहे मुलगा!
हा हा! !
बर! ! -
अन दुसरा! ! बारकाय तो लैवान एक मारलं तर ठार मारून येइल असला हाय ह हः! मग त्याच्यामुळच की नाही, ते आमच्या! ! होय. घरातले म्हटले तशी चौथी पर्यंत इथे गावात असु द!. पाचवीला बाहेर घालूया म्हणून. आणि मुलानां! ! कसहाय जरा मराठी पण चांगलं यायला लागतंय, पहिल्यापासूनच जर इंग्लिश मिडियम ला घातलं, तर मग त्यांना काय. मराठी नंतर काय कळत नाही की? एक चौथी पाचवी. पण आता बऱ्याच जणांच तस झालेलं आहे. चौथी पर्यंत तरी मराठी मिडियमला असं! चालतंय हो! !
बरं! !
त्या आमच्या इथे एक आमच्या कॉलनीत एक मुलगी आहे. तिला लहान म्हणजे नर्सरी पासन घातलेली तिला मराठीत म्हणजे एक दोनं पण येत नाही! लिहिता पण येत नाही! मराठीला बोलता पण येत नाही! फक्त फक्त इंग्लिश! !
बरं! !
म्हणजे दोन्ही असं, दोन्ही वर पण फोकस करत. मगतेदोन्ही होते. एक एक एकावरच फोकस केलं की, ते मुलांना तीच सवय पडून जातीया मग
म्हणजे असं वाटतेय का तुम्हाला?
हा! आस मी म्हणतोय!
हम नाही तसं नसतंय! तुमच जर गैर जायायचं हाय! चांगलंय शिक्षण उलट इंग्लिश लहानपणापासून आलेल तर चांगलच आहे ना? कारण इंग्लिशशिवाय तर काय? बाहेर काय इंग्लिशशिवाय काय नाहीये?
नाहीये! !
जॉबला वैगेरे गेलं, आणि शिक्षणाशिवाय तर आता दुसरं काही नाहीचये?
नाहीचये. होयच की?
त्यामुळं पोर शिकली पण पाहिजे, लहान असल्यावर तस पटपट शिकतात नाही, मराठी काय आपण तसं पण घरात बोलून बोलून शिकतो.
बोलून शिकवतोय होय! !
तो पहिला गैरसमन च तुम्हाला काढून टाकायला पाहिजे तुमचा!
होय! होय! !
आणि घरातले पण समजून घ्यायला पाहिजेत ना? जॉईंट फॅमिली समजून घेत नाहीत.
हो ते सगळ्यांनी जर हे केलं, तर ते मुलांचे ठेवते. त्यान काय करायचं सांगा?
हा! हा तिथ गेलं! तर, आई कर म्हणते, मला करते. पण घरातलं पण! !
होय! होय! सपोर्ट हा! !
अब्यकस चांगला आहे दोन वर्ष झालं माझा मुलगा करतोय बाहेर
होय काय त्याची फी वगैरे कशी असत्या काय.
हो फी असत्या. खाजगी क्लासेस आहेत म्हटल्यावर फी असणार.
हा हा म्हणजे जास्त असेल मग.
होय
हा वर्षांची चार हजार व्हयं. हा मग नाही एवढी. परीक्षेची वेगळी हा हा हा जाऊद्या मुलांच्या शिक्षणासाठी खरं त्यांचा तर कायच होय क नाही मुलं शिकल्याशेठ आता काय नाही बघा
तेच की हा
मला पण एक एक वेळेस तेच टेन्शन येत बारक थोरल आहे की थोरलाय तो कणी जर एखाद्या विषयाचा अभ्यास राहिला तर पहाटे पाचला ऊठुन होत करायला बसतोय एवढा आतानुस पहिलीला जात त्यावेेळेस करत होता तो मग दुस बारका आहे कणी कसलीही वही तिकटत कधी हा आहे माझं वही कुठ पेन कुठ आहे कधी विचारत नाही म्हणजे अभ्यासात त्याच अजिबात लक्ष नाही त्याचंच कसं व्हायं टेन्शन येते एक मला
हम हं ह हम
हम
तुम्हाला अभ थोरले असते ते थोरलं जरा शांत असतातस एक
होय समजून घेतात हो
करून घ्या घ्या ना तुझ्या अभ्यासून
होय घरी घेतोय की खरं बारक ऐकतच नाही आमचं शिक्षकांचं पण ऐकत ऐकना आणि आमचं पण ऐकना मी आता लावणार आहे ह सोनालीला हम आणि काय मग स्वयंपाक आतता करणारा
होय करायचं की आता
हा हा
बरं तुम्ही मी तर बोलत बोलत
हा हा
हा हा
आणि काय मग
आमची पण भात आमटी झाली अजुन भाकरी करायची आहेत भाजी करायची आहे भाजीच होय सातला तरी आमच्या आजे सासरे आहे की नाही सातला तरी जेवत्यात
हा वयस्कर माणसं असत्यात त्यामुळे लागत जेवण लवकर लहान मुलं असली तर घरात
आणि त्या फॅमिलीत कशी नऊ दहा मेंबर आहेत त्यांच्यामुळे कसं एवढ्या जणांचं जेवण पण वेळ लागतंय नाही हा आणि मग ते कसं होय त्यांच्यामुळे लवकरच आवराव ते आम्हाला पण सकाळी पण दुधाला पाच पाहाटेच पाच वाजता उठावं लागतंय
हा म्हणजे लवकर आवरून झोपायचं लवकर
लवकर झोपायचं तरी पण नाही नाही. म्हणत मनत जेवूण भांडी घासत पर्यत दहा सव्वा दहा वाजते. तिथून जरा मोबाईल पाच दहा मिनिटं बघितला त साडे दहा वाजते. झोप लागे पण
एक साडेनऊच्या पुढे गेलं तर चालतेय मी साडेनऊच्या पुढे पण फ्री असते.
असतय काय?
म्हणजे पहिला एक कॉल करा. म्हणजे मुलांचा एखाद्या वेळेस अभ्यास केल्यावर करतात ना.
हा हा
ते सगळं सांभाळूनच करावं लागतं. मला पण
हा हा
आता येईल पण संध्याकाळी नऊ दहापर्यंत येेत म्हणतात त्या मॅडम मुलगा बाहेर गेलाय तो
हा हा इथून हाय स्कूल तुमच्या जवळ आहे.
हाय स्कूल
हा मुलांचा
नाही नाही थोडं लांब आहे. आमच्या घरापासून
हा
आहे लांब
हा हा
का ओ तुमच्या जवळ हे का!
आमचं काय गाव छोटं असल्यामुळे आमच्या गावात जवळ शाळा आहे. त्याच्यामुळ काही नाही म्हणजे पाचवी पासून दहावी पर्यंत आरळी म्हणजे शाळा आहे तिथं जाय लागते. आरळी गावात ते दोन तीन किलो मीटर मुलांना चालत जायाय लागतय. अहो
अरे बापरे पार्सल वगैरे लागतं. मग
सायकल होय सायकल परत पाचवीची पण मुलं अशी गाडी म्हणजे मी लावली. दुधासाठी खुले दुधले गाडीन अ एक मिनिट ह करते.
बर बर ठीक